हॅलो, हा हा येतोय येतोय.
हा म्हणजे आताच्या स्टेजला कसाय आम्ही त्याच्यात, हे नुस त बोलायच बोलायच बलायच काय करायच नाही.
म्हणजे कम्युनिकेशन करायच व्हय समोरच्या सोबत. मग आता बऱ्यापैकी तुमासनी जमते ना कम्युनिकेशन के म्हणजे अस. प्रॉपर येते. प्रॉप होय ना. किती दिवस जातय म्हणजे क्लासला.
भावा ते तरी ती तीन महिने आणि त्याच्या अगोदरच एक तीन तीन तीन, सात महिने झाले.
सात महिने. एक स्टेज किती दिवस जाते शिकायला.
एक स्टेज असते एक महिन्याची.
होय काय. आठ महिन्याचाच असणार आठ स्टेज आहेत ना.
हो, पण मला आता ज्या स्टेजला आहे तिथच दोन महीन एक्स्ट्रा गेल ना अजून चांगल तयार व्हायला.
हा
कळाल का?
हा हा हा हा
बोलते की. पण पहिल बोलायला एवढ येत नव्हत रे अस तुटक मुटक किंवा अस वरवर बोलायच. आता जरा कस चांगल बोला या लागल. हा असा विषय आहे.
नाही इंग्लिश कम्युनिकेशन पाहिजेलच बाहेर. ऑनलाइन आहे का. ऑनलाईन आहे का जवळच लावला आहे.
नाही नाही ऑफलाईन आहे. क्लास ऑफलाईन आहे. ऑनलाईन अस काही शिकून होते.
नाही नाही, किती रुपये फी आहे.
त्याची आठ स्टेजची साडेआठ हजार रुपये नाही काय ते. अं साडे बारा हजार रुपये आठ स्टेजचे. आणि
पाच स्टेजचे साडेआठ हजार रुपये.
साडेआठ ह
हा तुमच्यावर हाय, मी घेताना घेतलेल्या किती माहिती आहे का? स सहा सहाशेच घेतलेल्या मी
हा.
हां.
पुढच्या स्टेजला काय असतय मग, आठव्या नव्या, हाय सातव्या, आठव्या
ती लय काय, काय असतय स्टडी स्किल असतय, इंटरव्ह्यू स्किल असतय, तुमच लाईफ स्किल असत ते रोजच्या जीवनातलं
हा म्हणजे पुढे तुम्हासनी मग तुम्ही त्यात उतरला की मग तुम्हास्नी सगळं टॉपिक देणार ना, स्पीच देणार
हम्
आणि काय काय विषय देणार बोलायला त्येनं तुम्हास्नी, शिकवणार कसं पुढच्याशी कस संवाद साधायलाय
हो असतय तसंच आपलं काय पण बघा सहा सात महिने तर जात्येती आता विषय कसा हाय एका स्टेजला एक महिना म्हणल्याव, एका स्टेजला एक महिना लागतो.
होय ना.
पहिलं तीन, तीन चार स्टेज हुत्याती काय विषय नाय
हा.
एका एका महिन्यात ती तुमच्यावर हाय, तुम्ही किती वेळा लावताय किती लवकर शिकताय
हा आपल घेण्याची क्षमता किती हाय घेण्याक्स हा तेच की साराव किती वेळ कर
हम्म तुमी नुसत तेज्याव डिपेंड घरी जाऊन रोज तास दिला तर लगेच होतय, हा
उजळणी करण्यावर राहतय
ती केलं की एक एक स्टेज लगेच हुत्या, अ माझ एक एक स्टेज लगेच झाली, मला फक्त काय विषय झाला? तिसऱ्या स्टेजला मी काय बघितलंच नाही अभ्यासच करत नव्हतो किंवा लय लक्ष देत नव्हतो मग मला डबल कराय लागली मी ना नापास झालो म म डबल ब
लगेच हे असतय काय, पेपर असत्यात काय?
होय एक महिना झाला की पेपर असतोय, त्यात पास झाल की पुढची स्टेजला कारण जर तुम्हाला ती स् स्टेजच येत नाही तर त्याच्या पुढची स्टेज तुम्हाला कशी येणार अस हाय ना
व्हय बरोबर हाय की.
ती स्टेज आल्याशिवाय तुम्हाला पुढ पाठवू शकत नाहीती
होय होय.
अ मी तिसऱ्या स्टेजला बघा फेल झालो मग डबल बसलो तिसऱ्या स्टेज ला तिथं किती झाले माझे चार महिने
होय.
परत आलो पाचव्या स्टेजला, चौथ्या स्टेजला
हम्.
मग चौथ्या स्टेज ला बघा माझं दोन महिने गेल, परत आणि म ते चार आणि हे दोन पाच, सहा आणि आत्ता चालू हाय बघा पाचवी स्टेज.
आता काय विषय नाही आता हाय हे केल कनी व्यवस्थित कंटिन्यू सारखं, सारखं
तुम्हाला सांगू का आता विचारलेलं तेन पुढच्यांना समजतेय का तुम्हास्नी?
हो हम्म. समज म
आता ते नाही म्हणत मी आता इंटरव्ह्यू व तुम्ही गेलाय
हा.
आणि तुम्हासणी पुढच्यान इंग्लिश उम्म फेकलय सगळं म्हणजे असं प्रॉपर.
प्रॉपर फेकलं तरी आत्ता समजते कारण मी ज्या स्टेजला हाय का नाय तिथं एक शब्द मराठीत चालत नाही पाचव्या स्टेजला तू फक्त फक्त इंग्लिशमध्ये बोलायच त्या दाराच्या आत गेला की मराठी शब्द वापरायचाच नाय.
नाही.
हा भले जर तुम्हाला येत नाही पण काहीतरी सांगायचंय आहे ताव फक्त सराला सांगायचं की मला असं असं म्हणायच आहे. किंवा बोलत राहाच जो शब्द येत नाय की नाही तेवढा फक्त मराठीत विचारायचा मग तेवढ्याचा फक्त तुम्हाला इंग्लिशमध्ये अर्थ सांग ती हा- हा -हा. बरोबर आणि असं नसतय बसायचं म्हणजे असं नाही बाईंच्या इथं वळीन असलं तसलं नाय.
मग?
सर्कल केलेलं असतोय एक क्लास असतोय मोठा- मोठा म्हणजे मापात आपल्या पण मोठा नाय त्याच्यात गोल सर्कल असतोय त्या सर्कलमध्ये इकुदच्या मांडल्या असत्या.
हा.
सर्कलमध्ये असं गोल आकारमध्ये
हा- हा- हा.
आणि त्यामुळे सगळे समोरासमोर येतात ना दिसत ती. मग आपल्या आपल्या शेजारी सर बसलेल्या असतय म ती सर सांगत्याती असं असं टॉपिक असा अस प्रश्न अस -अस म तेव्हा बोलायचं असतय.
हा - हा - हा.
सांगायचं असतय म कधी समोरासमोरच्या ग्रुप बोलायचं. कधी म सर्कल त्या गोलाच्या मध्ये येऊन खुर्चीवर बसून बोलायचं कधी असंच सगळ्यांनी काय वाटेल ते मत मांडायची. अस ते आता आमचं सर सगळं- सगळं म्हणजे सगळं इंग्लिश मधन बोलतय.
हा.
कळत मला आता माझा विषय कसा आहे पुढच्यान किती पण फेकलं तरी कळत. फक्त मला पुढच्या गत फेकाया येत नाय .
हा म्हणजे आपल्याकडनं हे होत नाही हा. शब्द कुठला कुठं कधी घालायचं ते समजत नाही थोडंफार असूद्या.
कधी- कधी कस असतय शब्द कमी पडतातीओ व इंग्लिश मधल शब्द जास्त माहीत पाहिजेती. आता कस हाय मला मराठीतले काय- काय माहित आहे. पण त्याला इंग्लिशमध्ये शब्द काय हे जर माहित नसल तर ते वाक्य फेका येत नाय.
शब्द साठा आपल्याकडं कमी हाय.
हा. येतय नाय असं नाय पण किस्त बोलतुय मी आता एक साठ टक्के बोलतोय साठ-पासष्ट टक्के.
म्हणजे हाय तरी गा आव्हरेज ला हाय गाडी तशी.
हम्म अव्हेरजच्या पुढं आहे त्याचा काही विषय नाही चांगला आहे.
बोलतोय मी त्याचा काही विषय नाही कॉन्फिडन्स आहे आपला मला.
होय ना.
कोण पण आलं तर बोलू शकतो आपण त्याचा काही विषय नाही.
इंटरव्यू वगैर कुठ दिला का नाही?
जायचं आहे आता त्यासाठीच चालय सगळं.
हा हा हा.
त्यासाठीच चाललंय बाळा काय आता गरज आहे. कामावर गेल्यावर तर सगळे तेजावरच आहे.
होय होय कम्युनिकेशनच पाहिजे हो बाहेर इंटरव्ह्यू तेन विचारणार सगळं.
हो उदय दार लाव. तेवढं बघ पाहिजे.
आं
त्याशिवाय काय नाही आव पण लय भारी आहे तुम्ही. एकदा का शिकाई बिकाई चालू केलं का नाही?
होय ना.
असल भारी भारी आहे काय नाही.
टाईम द्या लागतोय पण टाईम द्या लागतोय.
होय होय आता मी किस्त टाइम देतोय माहिती का? सकाळी दहा ते साडेबारा. अकरा बारा सकाळी अडीच तास. संध्याकाळी सहा वाजता चालू होती ती आठ वाजेपर्यंत म्हणजे ती दोन तास दोन- दोन चार तास देतोय दिवसाातले.
ह ना.
हम्म.
मग तुम्ही हे करचेला नाही स्पर्धा परीक्षेचा स्टडी वगैरे.
नाय ओ कुठं आहे कसं कुठ तरी मनात वाटते की? एवढा कड आपल्या च्यान होणार नाही. निघणार नाही का इथपर्यंत एवढ्या अजून आपली झेप नाही.
होय पण दुसरं काय तर दुसऱ्या ह्याच्यातना मराठीमधून म्हणजे तलाठीच्या आता सुटल्या त्या.
अ ह नाही आपल्याकड त्याचा कधी कलच नाही ओ.
नाही काय?
काही काही विषय माहीतीय का म्हजे ती ती गणित, विज्ञान आणि ते काय ती बुद्धिमत्ता नी हे पहिल्यापासून कधी परीक्षाच दिलेली नाही म्हण ते कलच ना आपल्या त्याकडं.
होय
हम्म म्हटलं उगंच नाही कल त्याच्यात आवड नाही तर जावा
होय होय राहूदे त्याला काय तुमच्या आवडं तिकडे जायच ना.
होय होय नाही आणि घरातल्यांच पैसे बिश वाया घालवून काय करू?
होय की नाही?
उगाच जायाचं. जातो क्लासला लायब्ररी- अकॅडमीला जातोय. पुण्यात राहतोय. राह्याचा खर्च- -र्च. खायाचा खर्च. त्या लायब्ररीचा खर्च आहे. थोडीफार हाय की. दोन एक्कर हाय ऊस.
ऊस केलाय.
हम्म. तुमची आहे का नाही?
आ?
तुमची आहे का नाही?
होय आहे की.
तुमच्याकडं हे असंल बाबा द्राक्ष असतील?
होय. द्राक्ष असतात कि.
मग तुमची किस्ती किती एकर हाय तुम्हाला?
आमचं वैयक्तिक नाही. म्हणजे पाहुण्यांचं वगैरे इकड तिकडं. साईडला म्हणजे मित्रांची वगैरे आहे.
हं.
प्रत्येकच्या करण्या हेच्यावर आहे ना? करण्याने म्हणजे-
होय.
पाण्याचं म्हणा इकडं तिकडं म्हणजे व्यवस्थित.
पण तुझी थोडीफार शे शेत जमीन असेल की? तिच ते.
हाय की. एक हाय एक एकर.
हा. हा. हा. मग त्यात पण करत अशिलाकि तुम्ही? वाईज झाल एक एकर म्हणजे.
होय.
कारण तुम्ही आमच्या उऊसाच्या तिप्पट उत्त्पन्न काढताय हेच्यातनं.
होय.
आम्ही काढतोय त्याच्यापेक्षा तिप्पट तर काढताय एकरातन आहे ना?
होय. होय.
तर किती उत्पन्न निघतय काय? म्हणजे किस्त आहे तुमच्याकडे तर म- तुमच्याकडे माणस सरासरी एकरी किती उत्पन्न काढत्याती?
एकर निघत असल एक अं एक पाच सहा चार पाच लाख.
वायस झाली की.
निघत असणार. औषधाचा खर्च आणि त्यात आणि औषधं खर्च वजा होतोया.
थांबा मी कॉल करतो.
ओके. ओके.